हॅलो.
आवाज येतोय का?
हो, येतोय येतोय. माझा येतोय का?
हो, येतोय.
कॉल कट झाला होता तुमच्या वाला.
हा, नेटवर्क मुळे झाला असेल कदाचित, आवाजच येत नव्हता माझ्यापर्यंत तुमचा.
अच्छा. हां या मध्ये नेटवर्क पाहिजे ना, नेटवर्क शिवाय आवाज येत नाही.
मग तेच बहुतेक सिंग कदाचित. त्यामुळे आवाज नाही आला.
बरोबर आहे.
कुठं बाहेर आहे का?
हा, बाहेर म्हणजे आमच्या इथं साईडनं रोड जातो ना.
अच्छा अच्छा
त्यामुळे कसं आवाज येतो याच्यामध्ये.
अच्छा.
थोडाफार येतो, नंतर
हम्म, गाड्यांचा आवाज ऐकायला येत होता मला.
हो, गाड्या येतातच इथं.
हम्म, काय बनवलं होत मग आज तुमच्याकडे जेवायला?
आमच्या इकडे असतं जेवण तसं काय विशेष नव्हतं, मुगाच्या वड्या वगैरे होत्या आज.
अच्छा!
हम.
विशेष नव्हत म्हणजे आवडत नाही का मुगवडी.
आवडते परंतु कस, खूप छान झालती ना.
अछा
त्यामुळे काय तेवढं विशेष नव्हतं कारण, पाऊस वगैरे नाही नाही इकडे तर जेवण्याची इच्छा होत नाही मग.
हो का? पाऊस नाही तर जेवणाची इच्छा होत नाही.
हो कारण शेतात का सोयाबीन वगैरे टाकले नाही ना आमच्या यावेळेस आता.
अच्छा शेती आहे तुमच्याकडे?
नाही लोकांची करतो आम्ही, शेती वगैरे नाही सध्या.
अच्छा म्हणजे ते कसं?
म्हणजे मग त्यांनी तर माहित असेल ना तुम्हाला.
नाही नाही, मग तर काही माहिती नाही एवढं.
त्या बटई वगैरे.
नाही त्याबद्दल काही एवढं नॉलेज नाही आहे. शेतीबद्दल काही माहिती नाही, आमच्याकडे नाही ना शेती.
हो का?
हा
आता म्हणजे की जसं आपण एखांद्याची शेती केली तर त्याला आपण काय म्हणतो ते अ वर्षावाईज एक अमाऊंट ठरवून द्यायचं की बाबा तुझी शेती आम्ही एवढ्या दिवसासाठी करतो, हे तुला एवढे पैसे
अच्छा
त्याला म्हणतात मगता. आणि दुस दुसरा आहे बटई, बटई म्हणजे कि आपण काय म्हणतो त्याला भागीदारी.
अच्छा अर्धा हिसा.
अर्धा हिस्सा म्हणजे, मेहनत आपली आणि जे काही पिकाला लागणार खत वगैरे जे आहे
हम्म हम्
ते त्यांचं.
अच्छा नंतर मग दोघांमध्ये घ्यायचं.
आणि नंतर जो माल येईल तो दोघांनी आपण डिवाइड करून घेणे.
अच्छा
त्याला म्हणतात बटई.
नाही हे काही माहिती नव्हतं. हम्म हम्म.
तुमच्या इकडे नाही का असं काही?
तुम्ही जसं करता का मग?
हो आमच्या इकडे असच करतात ज्यांना शेती नाहीत ते
अच्छा चांगलं आहे कि मग मग शेतामध्ये काय तुम्ही जात असता का? का
हो शेत म्हणजे आमच्या घरची जातात ना आमच्या मॅडम जात असतात.
अच्छा त्यांना येते का शेतीला काम?
त्या सगळ्याच एक्सपर्ट आहे, शेतीतले काम करायला
अच्छा
ते निदणं वगैरे, अजून ते कापूस वगैरे वेचणं
म्हणजे तुम्ही गावातली वाईफ केली वाटतं ना? गावची मुलगी केली वाटते म्हटलं, तुम्ही टीचर त्यांना
नाही, मुलगी तशी ती वेल एज्युकेटेड आहे, आणि शहरी भागातलीच आहे. पण काम सगळे करते ती
अच्छा
तर आज का आजकालच्या मुलींना ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे ना
नाही येत नाहीत ना पण आजकाल कुणाला एवढ्या विषय त्यातलं माहिती नसते
तिचे म्हणणं असं आहे, की बाबा तिला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे.
आच्छा चांगले विचार आहेत म- तुमच्यासोबत राहून असतील कदाचित.
सांगू शकत नाही तस होऊ शकते कारण आधी तसे नव्हते विचार
हो तेच तर म्हटलं कारण तुमच्याकडे आता ते करतातच म्हटल्यावरती पण करायला लागली अस- तुमच्याकडे भाऊपाऊ शिकली असेल
हो -हो- हो
हम्म
आ, मला तर काही येत नाही कारण आम्ही तर पूर्ण ट्युशन घेण्यात, आणि त्यानंतर मग शाळेत काम, वगैरे करणं याच्यातच आपलं पूर्णआयुष्य गेलेले हाय, शेतात कधी गेलो नाही.
अच्छा
हम
नंतर मॅडम जातात म्हटलं तर, मग जायची काय गरज आहे?
नाही....... आमच्या मॅडम कशा, जरा कारभारीन बाई आहे. त्यांना तरी काय बसून राहावं वाटत नाही जात काही ना काही शिकण्याची जिद्द असते तेच्या अंगात
हो का?.... नविन नविन
हो नविन स्कूटी वगैरे घेऊन जातात शाळेत आपल्या शाळेत म्हटलं....... शेतात
हा चांगलेय आहे कीं मग आम्हाला तर स्कुटी येत नाही आणखी
स्कुटी जास्त अवघड नाहीये सोपी आहे स्कूटी
आमचे मिस्टर शिकवायला पाहत नाहीत ना ते कसं.... काही करायला गेलं, की तुमच्यासारखं सहकार्य करत नाहीत. मज्या घेतात त्यामुळे नाही होत शिकण वगैरे तुम्ही कसं आता तुमच्या मॅडमला सह सपोर्ट करता, प्रत्येक गोष्टीमध्ये तस नाहीये ना आमचं
नाही. तुम्ही शिकल पाहिजे ना, आमच्या मॅडम शिकतात पुढे होऊन. म्हणतात मला हे शिकायचं ते शिकायचं शिकयच म्हणून मग त्यावेळेस आपल्याला इंटरेस्ट वाटतो, शिकलं पाहिजे म्हणून
नाही...... तुम्ही पण असं मजाक वगैरे घेत नसाल ना, आमचे हे कस असं मजा घेतात
नाही ते मॅडम कस आहे मजा आहे अशी मजा हाय कि म्हणजेच जिंदगी सगळ कटाळुन जाते नाही तर मग पूर्ण सिरीस आणि आता सिरियस न्यूस राहिले तर काय त्या जिंदगी जगण्याचा अर्थ नाही
ही मजाक वेगळी हाय ना
क्या हुवा? कुछ नही, कहा गया?. किधर नही, अशी गोष्ट होती मॅडम ती
नाही- नाही, ती मजा वेगळी ग जसा हासी मजाक वगैरे तुम्ही बोलत आहे ती वेगळी ही वेगळी
दिली
मग फरक असतो ते ना दोन्ही मध्ये
हा बडेचा हा फुगा आहे. म्हणजे, जसं फुगते आणि लगेच टाच पीन लागली फुटून जाते त्याच्यामुळे तेवढं टेन्शन नाही रा
म्हणजे कळालं नाही काही
म्हणजे आमचा मॅडम ना जास्त राग येत नाही थोड्या नाराज जरी झालं तर ते वाढदिवसाचा फुगा कसा फुटतोय नंतर ते शांत होते.
अच्छा
तस हा तुमचं काम बी तसच असेल ना?
नाही नाही आमच नाही आम्ही खूप शांत आहे आमच्या घरचे आहेत तसे म्हणजे माझे मिस्टर आहेत तसे
एकदम कडक आवाज वगैरे
तुमच्या घरची शांत आहे का?
नाही -नाही -नाही, एकदम बापरे! एकदम! कडक आहेत ते
हो का? नाही, एखादा माणूस स्वभावने चांगला असतो ना तो कडकच असतो.
नाही नाही एरवी त्यांचा आवाज एकदम हळु निघतो, आणि काही बोलायचं वगैरे असलं की मग एकदम जोरात
एरवी ते काय बोलतात ते सुद्धा ऐकायला येत नाही आम्हाला
हा नाही काही लोकांचा सवय असतो तरी कारण ते कसं ते खरे अस तात ना मग त्यांना थोडीशी काही गोष्ट वाईट वगैरे वाटली तर मग ते थोडा आवाज चढवतात. तर ते हे खूप रिअर आजकाल ना हे असे खूप लोक रिअर पाहायला मिळत आहेत. कारण रिअल जे क्वालिटी आहे लोकं हे दाखवतच नाहीत ना आजकाल त्यामुळं
अच्छा असं वाटत आहे तुमच्या बोलण्यावर तुमचाही स्वभाव तसाच आहे का म्हणून तुम्ही समजून घेताय.
ह
मी सांगत आहे तर
हो कारण आमच्या मॅडम तश्या वागत नाही त्यांना माझा स्वभाव माहित आहे. आणि मी थोडंसं जरी काय ओरडलो त त्या ऍडजस्ट करून घेतात. जाऊ द्या म्हणतात ते टेन्शन मंधी असतील किंवा बोलले असतील जाऊ द्या. आपण यांना नंतर शांत झाले तर बोलू
बरं आहे मग तुमचं
हो बरं आहे बरं आहे आमचं तस खूप खूप छान खूप छान खूप छान हम
अच्छा
तुम्ही आता ते म्हणणार होत्या ना त्याच
मेड फॉर ईच अदर हा
हा बरोबर तेच तेच ते तेवढं काही जमत नाही ना आम्हाला
तसं आम्हाला जमत नाही तुमच्या एवढं तुम्ही टीचर माणसं आम्ही सध्या घरी अस तो
हो हो हो हो आम्ही टीचर म्हणजे आम्ही शेतात नाही करतो काम आमची मॅडम शेतात गेलेली असते ना.
म्हणजे तुम्ही ऑलराऊंडर आहे सगळे कामं येतात तुम्हाला आम्ही तेवढे परफेक्ट नाही. मी साधारण माणसं
शेतातनी वगैरे मग ते गेलेले किती त्यांना जेवण वगैरे घेऊन जायचं आपण पाठीमागून
अच्छा तुम्ही नेत असता का मग टिफिन त्यांचा
हो कारण ते सकाळी बाया राहतात ना मग बायासोबत गेलं की डिपेंडेन होत नाही.
कोण बनवतं मग? बनवुन जातात का?
हा स्वयंपाक बनवते एखादी मग एखादी बाई येते स्वयंपाक करायला ती बनवून जाते.
अच्छा मजा आहे की मग तुमची तुम्हाला शेतातलं मस्त खायला भेटते नवीन नवीन ताज ताजं
हा ताज ताज सकाळीच सगळं भेटतंय खायला परंतु मूड नसते खाण्याचा तर मग इच्छा पण नसते.
ह चालेल चालेल. ज्याला भेटते त्यांचं असंच असतें ओ आम्हाला कुठं शेतातलं मिळत नाही काही.
बरोबर तुम्ही बहुतेक रागावता वाटते तुम्ही ते राग कमी करून घ्या तुमच्या मिस्टर वरचा तुम्हाला खायला भेटेलं चांगला
नाही आमच्याकडे शेती नाही ना हा प्रॉब्लेम आहे ना. असं रागाचा काही विषय नाहीये.
बटई न करा मग, मग त्यानी करा नाहीतर मग.
नाही ना आमच्या मिस्टरांकडे वेळ नसतो ना, आम्हाला बोलायला तर वेळ नसतो त्यांच्याकडे.
हो का? मग एवढे चांगले मिस् मिस्टर हाय कामात बीजी राहतात. तुम्ही तर खूप चांगलं राहाला पाहिजे त्यांच्यासोबत.
तसं नसते ना सर. टाळी एका हाताने वाजत नाही ना.
आम्हाला पण वाटते ना, आम्हाला वेळ द्यावा मग
टाळीसाठी दुसरा हात घ्यायचाच नाही ना. एकच टाळी ते मागून बांधून ठेवायची त्या टाळी एका हाताची. टाळी कशाला वाजवायचं आपल्याला.
गरज नाही ना टाळी वाजवायची.
तस नाही एक सांगायचा विषय हे एक सांगण्याचा विषय आहे ना तो, की बाबा होत नाही ना तसं. मी रागवते याचा अर्थ हा नाही आहे की, त्यांच्या मध्ये काहीच चूक नाहीये म्हणून.
नाही पण तुम्ही आताच दोन मिनट आधी बोलले की, ते पूर्ण कामात बीजी असतात तर ते त्याची चूक कुठून येणार त्याला त्या डोक त्या कामातूनच डोकं बाहेर काढता येत नसेल.
हे ना फॅमलीला
हो. तुम्हाला वेळ दिला तर मग ते घर कसं चालणार, पैसे कुठून येणार. सगळ्या गोष्टी बघा लागते ना मॅडम.
एवढा ही काय करायचं. हॅलो आवाज येतोय येतोय.
आता काय करा तुम्ही, मस्त घरी गेले की त्यांना व्यवस्थित वगैरे, चाय वगैरे करून देत जा. खाल्लं पिलं नाही तर लक्ष द्यायचं, जेणे करून ते तुमच्यावरती वेळ देतील.
अच्छा ठीक आहे. तसं तर करतच असतो म्हणा आम्ही, चाय वगैरे ते काय स्वत स्वतः बनवत नाही आमीच बनवून दिलो असतो.
हो नाही नाही तेवढं